हा काय चालू आहे? काहीच नाही बस ते शेवटचं राहिल होत बाकी एक. . हेव्यामुळे म्हणलं बोलून घेऊ आता परत मंदिरावर आहे ना.
हाव का? हम्म मग काही नाही म्हणलं तेच आता सत्य प म्हणलं सत ते नाराय काळात चालूय विचार आज आज ना शेवटचा दिवस आहे मग परत महिनाभर होणार नाही सत्यनारायण
आज संध्याकाळी आमो आमोश्या लगोराहिली.
हा ना तेच आहे ना.
हम्म.
कारण डॉकू म्हटलं वरच कंप्लीट झालं या म्हटले एक दिवस.
हा.
हम्म. या पाहायला.
मग का करवाले का आज?
हा ना चालू आहे विचार करायचा आता काय करेयंत क ते दरवाजे बसलेले ना. ते दरवाज्या मुळं सगळं काम अडकून पडल गी.
दोन मिनिटा मला एक फोन आला.
बरं बरं.